नमस्कार.
हा बोल.
काय करताय?
बसलेली.
काय जेवण केलं.
रस पापड्या अ मोती भाजी
हम्. अजून हा अजून ज झा हो का?
क
काय नाही मी बसलेली आहे तुम्ही झोप. अ बारा वाजून गेले द.
हम.
हम्म दुपारी काय जेवण केलं होत. भखारी कोळीची भाजी पोळीां हो जा. हा ावाल गेल्या होत्या. हो का किती वाजता आलं म आठ वास्ता का रात्री मग तुम्ही आठ वाजता आल्या मग इथे असेल बघ. कोणी केला तुमचा मधुस हा का? ते बरं करून ठेवला. का तिने आली होती तुमच्या सोबत हा.
तिथं काय काम नव्हतं.
काही नाही पाऊस आहे तुमचा इथं. आता चालेूय. हम् आमच एकत नाही पाऊसच येत नाही.
हा आमच्याकडे आला थोडासा हम्म. हम.
तुमच्याकडे तर गगयचे खायचे क न. ह ना काय ना.
हा रेडिओ करायच चालू झालं का मग
अम् काय माहिती
हं. मैत्रीण? नही. हं. हा का? काय म्हणे म शेतात जात होत्या? हो ना. कधी गेल्या होत्या? काल. काल? सहज का? हा. अं एकटे गेल्या होत्या?
नाही ना आम्ही दोघ जन
हां. ब काम केलं होत का नही म शेतात? केलं होत ना. काय काम केलं होत? उडीद खुरपणी केली. हा का?
हां.
सवई या. आज, तिकडन म कधी आल्या होत्या? सहा वाजता. हा का? संध्याकाळी. हं, झालं म शेतातलं काम? हा केलं. मं आता कधी जायचंय? आता उद्या परवा. हा का? हं, इतका स्वयंपाक का बरं केला होता तुम्ही? केव्हा? आत्ता जेवण केलं ना. इतक्या वस्तू सांगितल्या. पाहुणे आले होते त्यामुळं. गेले म? रात्री कुठं जाणारे? नही मला असं वाटलं जेवण करून निघ घून गेले असतील. हं. हा ते पण आहे. हं. तुम्हाला बर वेळ भेट टून गेला पाहुणे होते तरी फोन करायला.
वेळ भेटणार नाही. हं.
सुरतला साड्या लई स्वस्त ये म्हणे. हो का? का बर कोणी आणल्या? आणल्या नाही. काहीकाही आणत होई, कारण दुकानांमधी, हा. म ते इतकं चांगल्या राहतील का असं गंध्यापटक साड्या कोण घेईल त्या? माल एकदम स्वस्तमधे पडतो. हा. हं, सगळ्या गांध्यापटक अन स्वस्तमधे चांगल्या चांगल्या साड्याहेत. हं.
तुझ्याकडं कोन पाहुणे आले होते का नही? ह.
काय खाल्ल म? मी? अं खिचडी. हं. हं.
आजुन? हं. तुझं लग्न झालं का?
कोणाचं? तुझं. नही बाकीय ना. बाकी का? हं. हं. काबर तुम्ही मुलगा बघितलेलाये का? हं.
अं? गावाचं नाव नही सांगायला लागत. हा. आपल्या याच्या मधी. हा नका सांगू मग. नाही सांगावा लागत तर. हं. अजून कुठ फिरायचं असं काय हायच का अं हं काय नाय छान म्हणजे काळ म्हणू देेवीचं मंदिरये.
हो
तुमच्या इथी काय बरेच ये फिराय सारख ह मं सांगा ना महादेवाच मंदिर ये हूं अजून मंदिर ये एकविरा देवी ये हा का तुम्ही जात का म हा रोज जाता रोज कशाला? जवळ असेल जात असतील असं. हं महादेवाचे मंदिर ये हा हूं अजून
आणि काय थोडा अंतरावर लगेच इच्छापुरते महादेव मंदिरये. थोडं अजून आमच्या घरापासून पुढ
ती लांब ये ती इच्छापूरती माधव.
आमच्या गावात ये ना. गणपती मंदिर ये.
हा ह
गणपतीच्या मंदिर च्या शेजारी महादेवाच मंदिर ये आत्ता बांधलेलं ये नवीन हम्म तिथं अजून लहानपोरांना खेळायला खेळणी ये.
हूं
त्या मंदिरात दररोज आरती होते हा का हो जायचय.
उद्या गावाला जायचंय मला.
म्हणजे उद्या शेतात जायचयना ना आता झाआल सांगतो मं मी गाऊन घेऊन येणार होतेत काय? हो ना मग काय कामासाठी जाताय असं उदया फेरी मारयला. आता काल तर गेले होतात फिरी मारायला मं आता एक दिवसा आड जावं लागतो हा शिवाय म्हशीचा हं तुम्ही काम करता हा शेता काय काम येतं तुम्हाला
निंदायचं
रोज काय तेज असत का
हूं
पुन्हा तोडायच हूं हूं रोज जात म सीजन बघून हूं अजून काय लावलेलं हाय मं
आंब्याची झाड लावलेली येत
हो का झाड छोट आहेत का मोठे
हा आहेत लाबोरे आहेत.
काय नाय
दोन दोन वर्षाचे
हा का हूं घरी तुम्ही एकट्याच राहता ना आम्ही दोघे जण हा का हूं
का हम् काय काय नाही बोला अस माझ लग्न झालेल माझ्या लग्नानी झालं ना अजून आता तर बोललं विचारलं तुम्ही हम् मजज ना हा नाही मला असं वाटलं मला विचारता
हारताल का धरते का पैसाा तयार झाले
ह काय खाते आस. हम् त्याला जे खातात ते. नाव ठराे ना ह काय गासगिर्याेत शिरा खाता लाडू खाता. हम्म फळ खाता. राजगिरा्याची. अजूनता, एवढच हा ताक देता. हम् असंच नाही.
ह.
त्या ब तुमच आटकून जात का. अ न
बगीचा आहे का तुमच्या घरा जवळ.
नाही तुमच्या इथं. ब सांत म्ह ह ह का गार्डन हा आस. हम्म तुम्ही बी जाता म्हजे. म रस काही, रोज संध्याकाळी. हा तुम्हाला बर वेळ भेटून जातो जायला. ह कराव लागत ह.
कसं वाटलं बोलून.
चांगलं वाटलं. हम्म चालेलल मग धन्यवाद.